हॅलो. हा. हो हो येतो येतो. हा काय मोजले नाही हो. आहेत आपल्याकडे कॉल आजून भरपूर ये.
ते
हाय हाय अजून पाच सात दिसत आहे.
अस माझे दोन
दोनच कॉल राहिले का तुमचे? माजे किती तीस होऊन जातात का?
हो.
ठीस आहे
हम् झाले
नाही काय, अठ्ठावीस झाले का?
अठ्ठावीस झालेणतीस
अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, म्हणजे दोन कॉल अजून बाकी आहेत तुमचे.
हो म
नाही आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक साबळे म्हणून आहे बघा एक हच्यावरती शी ती ऑर्गनाइज वरती एक साबळे फेमस झालाय.
बरं.
तो सावळेना ड्रॅगन फ्रूट ते लावतो ते फळ नाही का? ते लाल कलरचं फळ आहे बघ
हो हो...
हा ते लावतो परत तेने पिरू आहे ना पिरू
हा, त्या आता नवीन आलेली आता.
हा, ते मोठे पेरू मोठे पेरू
ह तेच ना मोठे पेरू ते जाडपाटीतले.
हो हो, आता ते लावल्या पासून आहे ना, माझ्या अंधाने सहा महिन्यामध्ये फळे चालू होऊन जातात त्याला.
काव
हा, आणि ते फळ आहे ना झाड मोठं नाही होत.
हम्.
झाड एकदम छोटं, आणि फळं चालवून जातं आणि त्याला ते प्लॅस्टिकचे हे लावले जातात.
बर.
ह्, ते एक आलंय मार्केटमधी, आहों बऱ्याच व्हरायटी आल्या. तो शेतकऱ्यांनी ना आणनल तेवढं कमी आहे.
ह फक्त शेतकऱ्या यायला पाहिजे आणि शेतकरी अपडेट पाहिजे. कुठलं पीक काढायचं कशा पद्धतीने काढयचं त्याला जर ते समजलं तर मग तो बरोबर पीक काढतो, आणि शेवटी शेतकऱ्याला पण पैसा पैसा असल तर सगळ्या गोष्ट
बरोबर बा नाही त्यांनी नाही डोक्याने काम करायला पाहिजे, हे बघा पाऊस असो किंवा नसो पाऊस त्याच्यासाठी पिरूला काही प्रॉब्लेम नाही आहे, डाळिंबाला काही प्रॉब्लेम नाही आहे. चिकूला काही प्रॉब्लेम नाही, आंब्याच्या कलमांना काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहितीय का आता आंब्याचे एक नवीन कलम आले आहेत. तुम्ही ह्या वर्षी कलमला आंब मग या वर्षी लावायचा पुढच्या वर्षी आंबा काढायचा. आता ते म्हणतात ना पहिल्याची लोक, हं पहिलेची लोक म्हणायचे ना तू आत्ता आंबा लावला तर तुझी पुढची पिढी आंबा खाईल. आाता आस नाही राहिलं.
हम,
या वर्षी झाडं लाव, पुढच्या वर्षी आंब्याचा रस खा.
पण ते कसं झालंय माहितेय काय हे तिकडं चल. आंब्याची झाडं जी आहेत कोकणामध्ये
हं... बरोबर.
आता काय झालंय
ह.. बरोबर. ह.. हं.. ह.. नाही कोकणामध्येच नाही, आता आंब्या कुठंबी झाडं बनून राहिली तिथे. कोकणाचाच काय आता विषय नाही राहिला, कुठं बी बनता ती झाडं. आता बऱ्याच ठिकाणी झाडं बनवू राहिल्याती.
ह...
पावनं
तेच हां, ते पुया वगैरे आंबे काढले ना, ज्या कुया निघ ताना त्या कोयांपासून झाडं बनवतात, ते भारी डोकं लावून झाडं बनवतात ते. त्या कसल्या तर राखच्या याच्यामध्ये कोया ठेवता. त्या सुकवता कुया. आणि नंतरून ते हे करतात, ओल्या ह्याच्यामध्ये काय काय करताव.
ह..
त्याजा प्रोसिजर नाही आपल्याला जे आपल्याकडून ठराविक जी काय माहिती आहे त्यांचीच आयडिया आहे. आपल्याला काय आंब्याची वगैरे आयडिया नाही, आपण कधी आंब्याचं काही बघितलं नाही.
फणस होता तर ते आंब्याचं सांगत होते, आंबाचं जे फळ आहे ना, ते एक्पोर्ट क्वालिटीचं, एकसपोर्ट क्वालिटींचं. त्याचं त्या आंब्याचं तेचं स्कॅनिंग केलं जातं, स्कॅनिंग.
बरबर हो, हो.
म्हणचा तस त्या
ह.. हं.. तो
अच्छा चांग
आवो काय ते एका माणसाचा नेपाळच्या एक आम्हांला व्हिडिओ दाखवला जातो. काय त्यो अँपलची शेती बनवतो हो तिथं एकदम डोंगर आहे, आणि त्या डोंगरावरती ऍपल ची झाडं लावलेली आहे तेनी
हा..
हा आणि बाजूला त्याचं घर आहे, तिथं लोक राह्यासाठी जाताना मग त्यांच्याकडून काहीतरी पैसे घेत राहतो तो, आवो त्याने अशा अशा व्हरायटी लावेली हे काय सांगू तुम्हांला. त्यांच्याकडं डाळिंबे आहे. परत तेनी ऍपल लावलेले आहे. संत्री आहे त्याच्याकड. नेपाळला नाही जबरदस्त शेती करतो होतो माणूस,
हा, ना
आणि हां त्याला ते काय म्हणता ना ते छत्री उगवत ना आपण म्हणतो. ना कुत्रा मुतल्या वर जी छत्री बनती ती.
हो हो
हा त्यांनी ते लाकडा जुनी लाकड टाकलेले आहेत आणि त्या लाकडावरती ती छत्रीसारखं येतं ना असं. त्याची भाजी बनवताहो अशी मटणासारखी भाजी बनवतो तो.
ह्म्म्म.
हम्म त्या ते व्हिडिओ येता सारखे मग.
हम्म
भाज्या बनवतात त्याच्या.
हम्म त्या आणि काय आहे त्याच्या तो त्याच्या तो हुशारच पाहिजे.
त्या लाईन मधला हुशार माणूस.
हुशार पाहिजे हा जर हुशार असेल ना त बरोबर उत्पन्न काढतो.
हम्म प्रगती न नाही होत बरोबर आहे. खरी गोष्ट हाय ट्यालेंटेड माणूस पाहिज़े त्याला.
जो पेरू आलय ना.
हा पेरू आलाय ना तो मोठा पेरू आहे.
हॅलो
हम्म
मग एक एक तीन झाले की एक किलो बसून जात तीन किलो टाकले की एक किलो होऊ जातात एढं मोठ. किती पेरू आहे.
ह ना मोठे पेरू आहेत आणि ते काय खाल्ले नाही आपण. त्याची टेस्ट वगैरे कशी आहे काय माहित.
हे आपल्याला जर फळ जे पहिला जाताना जो पहिला टोल नाका आहे ना? हॅलो हॅलो हॅलो धुळे ला धुळे ला जातात धुळे ला जाताना पिंपळ गावचा टोल नाका हाय ना.
हा हा
पिंपळगाव च्या टोल नाकवरती बघा ते पेरू
हा लय पेरू हाईत ओ तिथं.
हो जवळ जवळ
जवळ जवळ वीस पंचवीस स्टॉल छोटे छोटे छोटे छोटे लोक बसले असतात.
ना मी पाहिले पाहिले ते पेरू. असे पाटे घेऊन बसलेले होता पिंपळगावला मन.
दोन प्रकारची पेरू आहेत एक सफेद पेरू.
हम्
अनेक लालसर पेरू हम. बरोबर.
पांचट लागतात. तो बाहेर खायला एकदम गोड आणि एकदम छान
हां. आता ती एक खजूर आलेली माहिती आहे का? खजूर खाल्ली का तुम्ही आत्ता?
हो. खजूर खजूर. हो बघितलेत ना.
त्यात एक खजूर आलेले बघा, एक हिचे आलेले तुळसर कलर ची खजूर आलेली, आणि लाल कलरची खजूर हाय.
बर.
आणि ते पिवळ्या कलरची जे खजूर आहे ना. अ हेच्या. आहो एवढी सुंदर लागते ना खजूर, काय सांगायच तुम्हाला.
ओला.
हम्म.
बर.
छान हाय कलर तेवढाच.
आणि कसं आहे, ज्या त्या विभागा
हम् हम्म. बरोबर.
कांदा येतो. तस आहे ना. आता खजूर च
हम्म.
ज्या त्या सीझनमधलं जे ते फळ खायलाच पाहिजे माणसान. अजून आंबा चालू आहे, अजून आंबा चालू आहे वो.
ते कसं होतंय माहितीय काय, हे जे कायम बाराही महिने मिळणार जे आहे ना. बाराही महिने जे पिक होत ना, ते गडबड आहे सगळं प्रक्रिया करून ठेवलेल, सीझन वाईज आहे. अगोदर मिळायच ना. आंब्याच्या सीजन मध्ये आंबे मिळायचे. द्राक्ष सीजन मध्ये द्राक्ष मिळायचे. संत्र्याच्या सीजनमध्ये संत्रे मिळायचे. केेळच्या सीझनमध्ये केळं मिळायचे. आता पण बाराही महिने असं होऊन गेलं ना. त्याच्यामूळ ते फळ
हम्म.
आणि आता ते सुरुवातीला कसं ते, अँपल पण कसं एक्सपोर्ट क्वालिटीचा तर ते आयात बाहेर देशातून बोलवतात त्यांना ते देतात. त्याच्यामुळ ते कमी पडायला काही चान्सच नाही राहिलं ना.
बरोबर.
छत्र आपल्या हेच्यात मधले जे घे अप्पल बनवतायत. ते काश्मीर भागामध्ये येतेत ना अप्पल.
हम. काश्मीरमध्येच बनले जातेत अँपल. नाही आता काश्मीरमध्ये काश्मीर, तिकडें नेपाळमध्ये बी चालू झालं आता अँप्पल बनायच.
हो. मग तेच ना. आता जस तुमच्या कोल्हापूर भागामध्ये तेन बघा. काही शेतकरी लोकानी ना ते तुमच्या द्राक्षच्या बाग आपण लावतो.
हम्म.
बरोबर हाय का नाही. द्राक्षाच्या बागा बी हायत. हो. हम्म, त्याच्यामुळे ते प्रयत्न करत्यात ना. नाही पण टाकून बघतायेत, काय होतेय काय नाही, झालं तर झालं. हो. चालेल चालेल, चालेल करू का अजून फोन करू का एक दोन करायचे?
नाही थांबा, कस्टंबर आहे माझा थोड्या वेळानी कॉल कॉल करतो.
बर.